हां.
हो येतोय ना आवाज? हम्म. हा ते तेच आपल्या संस्कृतीवर बोलायचं म्हटलं ना, खूप मोठा विषय आहे ना तो खूप भारी वाटतं आणि खरं हम्म
आणि भारी वाट आता खूप गरज आहे. प्रचंड गरज आहे. आत्ताची ज्या मुली आहेत ना म्हणजे आत्ताची जी तरुण पिढी आहे, तर त्या तरुण पिढीला- हे मागचे नियम थोडेसे द्यावेच लागणार म्हणजे त्यांच्यासाठी कंपलसरी केले तर ते पुढे पुढच्या येणारी पिढी चांगली येईल.
हो नाही तर भविष्यात तर त्यांचे मुलं तर अजून, त्यांचं काहीच नाही ऐकणार त्यांना काहीच-ंं नाही कळणार कोणत्याच गोष्टी माहिती राहणार नाहीत.
तेच सण आणि मुख्य म्हणजे कसं होतं की, या ह म्हणजे पि - आपल्या पिढीला आपण सगळं हे केलं म्हणजे अगदी- दुसऱ्याच्या घरी जाऊन टीव्ही बघितलेला आहे आपण आपल्या आपल्या लहानपणी आपल्या घरी टी व्ही नव्हता.
हो आपण किती? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज केलेल लहान.
करत केलेलं हाय, केलेलं हाय, तर ते तस आताच्या पो म्हणजे आत्ताच्या मुलांना म्हणजे सगळं अगदी, आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही तुम्हाला देतो. पण त्याचा तो अतिरेक नाही व्हायला पाहिजे.
हो हो ते कसं कधी कधी असं वाटतं, पालकांची चुकी असं वाटतं कधी कधी.
भयानक आणि आता काय झालय, हे आयटी क्षेत्रामुळे पण थोडस फरक पडलेला आहे. आयटी क्षेत्रामुळे किंवा ए म्हणजे एकंदर आता पैशाच जे आपल्याला जे पाच रुपया साठी नागिन डान्स करायला लागायचा, पाच दहा पैशासाठी पाच रुपये तर खूप लांब राहिले. पाचदा पैशासाठी हा ते शाळेमध्ये चणे, फुटाणे खायला जे पाचदाहा पैसे किंवा चारआठाणे घ्यायला जे नागिन डान्स कराय लागायचा रडारडी, पडापडी करून तर ते आताच्या मुलांना फार सहज उपलब्ध होतात.
सज सज म्हणजे त्यांना शंभर आणि पाचशे काहीच वाटत नाही आता.
हो.
आणि ते कधी कधी पालकांचीच चुकी हाय ना, पालक पण देतात. नाही आम्हाला नाही भेटलं, मग आम्ही या मुलांना देऊ. आपण मग कधी कधी त्याचा गैरवापर पण होतो ना.
हो हो हो. आणि ते टे स्टेटस म्हणून अ हा ते स्टेटस म्हणून ते ओ केलं जातं ऍक्च्युअली. बऱ्याच ठिकाणी ना स्टेटस सिमबॉल म्हणून ते व दाखवल जात. आम्ही आमच्या मुलांचे आता बघा हे देतो. आम्ही आमच्या मुलांना बघा ते देतो. असं अशा प्रकारचं ते पण त्याच्यामुळे पुढे काय? ते चांगलेच झालं तर ठीक हाय पण त्याचे दुष्परिणाम झाले तर, तो स्वतःला पण घातक आणि आजूबाजू समाजाला पण ते घातक ठरतं, घातक ठरतं.
परिणाम आहेच. आता आम्ही इथे शाळेत वगैरे जातो ना तर मुलं त्या पैशाचा गैरवापर करतात. ते काही ते कडे घेतील अ छोटे छोटे चाकू घेतील, म ते शाळेत आणतील, मुलांना धमकवतील दुसऱ्या मग ते गुंड प्रवृत्ती तयार होते. मग ते खूप अवघड किस्से होतात. हे बघतो ना. खूप अवघड ये आणि पालकांना माहितीच नसते. तर आपण दिलेल्या पैशाचा कसा वापर होतोय? मुलं काय करताय? बाहेर काय खाताय काय घेतायत त्या पैशांचं? पाहिल पण पाहिजे ना.
हो त्याचा हिशोब मागितला पाहिजे. हिशोब मागत नाही ना आताची पिढी म्हणजे आई - बाबा आताचे, बऱ्यापैकी हिशोब मागत नाही. तर ते हिशोब मागितल्यानंतर हा.
म कोणाच्या संगतीत राहतात, ते पण महत्त्वाचं आहे ना. संगत.
हो हो हो. ते तर महत्त्वाची ये. आणि आत
तिथूनच सगळं आयुष्य बिघडतं मग.
खूप बिघडत आणि मुख्य म्हणजे काय झालंय? आताय ना न्युक्लियर फॅमिली झाली आहे ना. म्हणजे छोट कुटुंब झालय ना. तर त्याच्यामुळे, आणि फ्लॅट संस् संस्कृती, फ्लॅट संस्कृती किंवा अस एक सेपरेट घर पूर्वी कस चाळी असायच्या. वाडे असायचे.
हो आजूबाजूच्या लोकांचा धाक असायचा.
खूप धाक असायचा. म्हणजे तिथे आई बाबांना कोणी विच विचारायच नाही. आजूबाजूच्या लोकांचाच धाक असायचा. काय रे सांगू का तुझ्या बापाला. काय रे, सांगू का तुझ्या आईला. अस अस येणारे जाणारे हटकायचे, ओरडायचे, धाक लावायचे.
हो आता कोणीच कोणाला घाबरत नाही. ते दुसऱ्यांना दम धमक्या देतात. इव्हन शाळेतल्या शिक्षकांना पण, तुला बघून घेईल. तुला पाहून घेईन. ते शिक्षक कशाला बोलतील.
बरोबर आहे.
हो, खूप अवघड झालेल आहे आता.
आणि ही चुकी आईवडिलांचीच आहे. माझ तरी म्हणण आहे. आईवडिलांची चुकी आहे. तुम्ही, तुमचे मुल काय करता हे तुम्हालाच माहिती नाहीये. तुम्ही धोकटून काढा ना त्यांना चांगल. आपण लहान असताना आपल्याला शिक शिक्षक मारायचे. तर घरी सांगायला सुद्धा भीती वाटायची. सांगितल तर अजून मार बसायचा.
हो, नाही आणि कस आता, शिक्षक शिक्षकच मुलांना घाबरतात.
हो मग ते मुलच तशे प्रकारचेये. मुलच किती म्हणजे, खूप वात्रट आहे मुल. अंगावर धावून जाता शिक्षकांच्या.
ते तर, आपल्या वेळेला म्हणजे कस कि मुल आपले शिक्षक आपल्या वडिलांना सुद्धा ओळखायचे. आई वडिलांना
हो मग आई वडील पण येऊन सांगायचे. काही झाल तर याला तिकडे धोपटून काढा. अस सांगायचे. आता तस नाही राहिलय. हो, आमच्या पर्यंत येऊ नका. आणि रस्त्यानी जर कुठ शिक्षक दिसले बाजारात तरी भीती वाटायची. लपून बसायचो.
हो
हा उद्या परत विचारता की काय, कुठ फिरत होता? कुठ फिरत होती? अस.
मग काय तर खरय. हे खरय.
हो, आता नाही राहिल तस. आता शाळा सुट ली, गेटच्या बाहेर निघाल विषय संपला.
हा तू कोण. मी कोण. अस झालेल आहे. म्हणजे सगळे एकसारखेच झाले. शिक्षक काय आणि विद्यार्थी काय सगळे एकाच तराजुत तोलले जातात. मो वा मापले जातात.
पण हे ना नाही पटत बर का. ह्या संस्कृती ना मला तरी नाही पटत हे सगळ. म्हणजे खूप वाईट वाटत. किती सांगणार ना. मुलांना सांगणार. का, पालकांना सांगणार.
आणि, हे जेव्हा घेतात त्या वेळेला ते कुठेतरी वेगळच पाऊल घेत जात, एकदम टोकाचच पाऊल घेतल जात. मध्ये जो ऍडजेस्टमेंट ही जी पद्धत आहे ऍडजस्टमेंट हि नाही आहे इकडे. ऍडजस्टमेंट पाहिजे आपल, आपलं आयुष्यं. आपलं आयुष्य शेवटपर्यंत ऍडजस्टमेंटमध्येच जाणार.
हो ते तर आहेच, आणि प्रत्येकाला प्रत्य प्रत्येक क्षेत्रात ऍडजस्टमेंट आहे, पण करत नाही कोणी.
आत्ताच्या हेच्यामध्ये नाही होत म्हणजे, जनरेशन मध्ये म्हणा किंवा असं.
ते लगेच दुसरा पर्याय शोधून मोकळे, दुसरा पर्याय शोधून. मोकळे होतात ते, वाट नाही बघत बसत.
हो ना आता ही, लग्न संस्कृती यांच्यात सुद्धा. आपल्याला ऍडजस्टमेंट असायची, पण आता त्यांच्यात पण नाही ऍडजस्टमेंट.
हं.. आता तर काही भयानकच पर्याय आहेत, नको तेवढे. पर्यायेत काय तर.
म्हणजे, आता आपल्या पिढीपर्यंत आहे सगळं व्यवस्थित.
हो.
नंतर नाही राहणार सगळं.
नाही नाही नाही आता मुळात म्हणजे, आता कसं झालंय की हेच म्हणजे. अ काय म्हणतात, पिढीचा पिढी वाढण्याचा दर पण कमी झालाय.
हो, नाही आता काही माया. प्रेम हे राहिलंच नाही आता.
नाही नाही नाही मग, हे जे आपण म्हण आतड्याच कातड तर हे, असलं काही राहिलेलं नाही. हा प्रकारच राहिलेला नाही, कमर्शियल झालेला सगळं.
हो सगळे नाते पण, कमरशेल झालेत.
मग काय तेच्यामध्ये काही राहिलंच नाही की बुवा, आपण काहीतरी के आपल्या. आपुलकी हा जो अस
हम्म. आपुलकी पूर्वीचं धाक हे, काहीच नाही राहिलेलं आता. कोणत्याही गोष्टी नाही उरल्या.
आणि आपल्याला कोणतरी विचारेल, हा जो होता मनाचा धाग जो होता. तो सुद्धा नाही.
हो हो तो पण नाहीे, कोणीच कोणाला घाबरत नाही.
अह अं अह.
आता जर मुलं आईवडिलांनाच घाबरत नाही तर, दुसऱ्यांना कशी काय घाबरतील. इतर लोकांना, काहीच नाही मग तिथूनच सुरुवात. ते ज्यांनी जन्म दिला त्यांना नाही घाबरत, तर बाकीचा विषयाचं संपला.
हो, हे शंभर टक्के खरंय.
हम्म त्यांच्यामुळे आ ह्या गोष्टींनसाठी खूप मी असते बरं का, म्हणजे जिथे जिथे जाईल ना तिथं तिथं बऱ्यापैकी. पोटतिडकीनी सांगत असते, पालकांना असलं मुलांना असलं. की ह्या गोष्टी अशा आहेत, तुम्ही असं करा. पालकांना पण सांगत असतो आम्ही, ही तुमची चुकी तुम्ही प्रेम करा आपण गाढव प्रेम नका करू.
हो खरं आहे. आणि जिथे, आणि प्रत्येक गोष्टीचा जेव्हा हिशोब मागितला जातोना. त्या वेळेला त्या गोष्टीची जाणीव होते, जबाबदारीची जाणीव होते.
हो. पण ते केलं पाहिजेत हेच हे काम आईवडिलांचं पालकांचंच आहे.
ते तेवढं विचारलं पण पाहिजेल ना लोक पोरांना तेवढं
हो बरोबर आहे. विचारलं पाहिजे तेच ना तोच धाक महत्त्वाचा आहे.
आणि ब म्हणजे मुलांना तसं नाही एकमेकांना मोठ्या माणसांनी पण एकमेकांचा धाक ठेवला पाहिजे किंवा अ काय हे एवढं असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल
हो बरोबर आहे सुरुवात मोठ्यान पासनच आहे.
हो खरंच आहे मंग ते म्हणत्यात मी अ बा आता बा पुरुष म्हणतो मी तर कमवतोच आहे बाई पण म्हणते मी कमवते मी काय कशात माग आहे मी त्याच्या एवढी च कमावते मी कशाला त्याला घाबरू म्हणजे हे इतकं असं ज सुरुवात झाली तर मग पुढं कसं होणार.
हो ना चालेल मी ना परत कॉल करते तुम्हाला आता ओके ओके.